आवाज आहे हा हो माझा येतोय
ते
हा काय कशात
मी एकदम बर तुम्ही
छान
काही नाही आता उद्याची जरा तयारी चालली जरा ड्रेस वगैरे काढून ठेवतेय जरा उद्या योगा दे ना
हो तुम्ही कुठे जाता योगाच हे करायला कुठे बाहेर आहे का तुमचं मंडळ किंवा काय असं आहे का
अ मंडळ वगैरे नाहीये क्लासच जॉईन केला होता योगाचा
अच्छा तुमच्या इथेच आहे का
हो आमच्या इथं जवळच आहे म्हणजे दहा मिनिटाच्या अंतरावरतीच आहे आणि हो आणि चांगलं शिकवतात म्हणजे आणि खूप म्हणजे असं नाही का प्रगती आहे म्हणजे खूप
अच्छा बर बर वाटतं तुम्हाला ते केल्यावर
हो खूप म्हणजे खूप चांगला फरक पडलाय म्हणजे बऱ्यापैकी हो खूप म्हणजे खूप चांगला फरक पडला टेनशन वगैरे पण असे खूप जरा कमी झाले जरा ्रेस एकम नाही कसा आनंदी वगैर छान राहतात
हा हा हा हा पण मग मी आता बाहेर नाही जात मी आधी काय करत होते ऑनलाईनच करत होते ते एक पंढरपूरच्या आहेत त्या ताई अ प्रिया काय बरत त्यांचं नाव विसरले मी प्रियताई म्हणून आम्ही त्यांना म्हणतो त्या ऑनलाईन घेतात क्लासेस खूप छान घेतात आणि द एक महिन्याचं हे असतं त्यांचं आणि त्याच्याबरोबर त्यांच शुद्धिक्रिया पण घेतात दर रविवारच्या सगळ्या यायच्या हा हा अ शुद्धिक्रिया म्हणजे आता आपलं लिवर्ह ज म्हणजे ह्याच जठर नंतर बाकी आपल्या किड अग म आणि हे ह्या सगळ्या हे एक ते डिटॉक्स करायचे म्हणजे त्याच्यात साठलेलं जे हे असते ना सगळी म्हणजे काही घाण वगैरे हे तर ते त्याप्रमाणे ते काय घेतलं की कसं हे केलं की येतं मग ते दर रविवारच एकका रविवारी एकक गोष्टीची ते शुद्धिक्रिया घेतात खूप छान घेतात त्या म्हणजे मी करायची मी जवळ जवळ वर्षभर त्यांच दर महिन्याला एक एक हे आणि त्यांचं कसं असतं महिन्यात ना तीनदा ते वेगवेगळ्या दिवशी चालू करतात आणि त्याची टायमिंग वेगवेगळी असतात मग आपल्याला कुठचं टायमिंग सूट होतं त्याप्रमाणे त्या वेळेला आपण चालू करायचं म्हणजे सा पाच सुरू कर ात त्या सकाळचं णजे सा पाच साधण न द ब अक तारेला चाल त काहीतात कि तिची असते अस काहीतरी आहे एक्ॅक्ट ता मला टायमिंग आहे तुमला ड्रेस असेल तर मी पाठवीन तुमला हे आणि एकस तारखेला असते ती सव्वा सात साडेसात ला सुरू होते ती आठ वस पर्यंत अशी काहीतरी असते आणि म्हणजे साधारण एक पाऊण एक तास असतं त्यांचं हे आणि त्या बाकी हे ण चांगलं सांगतात किंवा आपण काही त्यांना शंका विचारली काही हे तर त्याच निरसन करतात व्यवस्थित म्हणजे सगळ्या प्रकारचे हे करून घेतात त्या नंतर संध्याकाळची पण एक बॅच आहे त्यांनी ठेवलेली नोकरी करणाऱ्या काही लवकर जातात त्यांना जमत नाही ना मग ते संध्याकाळ काहीतरी साडेपाच कि पाच वीस ची अशी काहीतरी आहे त्याच्याच बरोबर त्या फेस योगा घेतात हेअर केअर वर्ग घेतात नंतर ते मात्र तीन तीन चार चार दिवसांचे असतात ते जास्त मोठे नसतात म्हणजे अस हा महिन्याभराचा असतो ह्याच फी कशी आहे महिन्याची नवीन जे असेल त्यांना हजार रुपये आणि मग तुम्ही रेग्युलर हे झालात की तुम्हाला पाचशे रुपये असं कमी आहे
हा म्हणजे पहिले हजार भरायचे आणि नंतर
हा एक महिना हजार हा आणि नंतर मग तुमचे पाचशे पाचशे रुपये आहे तुम्ही जवळ जवळ वर्षभर केल त्यांचं हे
हा
हा पण मध्ये काय झालं माझी मुलगी बाळण झाल्यामुळे मग मला ते जमेना मगी त्यांना सांगितलं की म्हटलं ताई आता मला काय कारण नाही तर माझा दिवस कसा जायचा कसा संपायचा त्या सगळ्या ह्याच्यात कळायचं नाही
आणि हो तो वेळ जातोच बरोबर त तिथ त्याच्या त्याच कारण आहे तर तुमच योग होत
ह का
बेसिक टू ऍडव्हान्स आहे पूर्ण कोर्स
हा डवान्स म्हणजे ते द महिन्या तुमचं रेग्युलर करून घेतात तु त्यामुळे आपल्या सय ला त्यांना सगळे प्रकार घेतात त्याच्यात त्या म्हणजे असं प्राणायामच हे पण म्हणजे शवास प्रकार घेत सूर्य नमस्कार घेतात नंतर काही बाकी हे अ शिकवतात ते नंतर योग नि ्र हे नंतर ते बाकी काय असेल त्या क त ज का प्रब्मे तुमला क त होत असेल ते तुमही त्यांना सांगितलं त्याच्यावर पण ते सल्युशन सांगतात आपण विचारलं की
ह आणि ते आणि कुठ कुठ पणे कुठल्याण एरियात ड होऊ शकत ना ते
हो ते आपल्याला ऑनलाईन आहे ना मोबाईलवर आहे मग त्या वळे आपण आप मोबाईल ऑन करून झूम व हे करतात ना जूम मीटींग म्हणतात हा जुमवरर मग ते त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा हे झ आय डी आणि ते पासवर्ड पाठवतात मग ते आपण जॉईन व्हायचं त्याच्यात हे करून
ह हा आणि फी काय लगेचच पे करायची नंतर मग काय ते आपल्याला हे देणार ना आय डी वगैरे देत असतील
नाही आयडी नाही म्हणजे त्यांनाच फक्त त्या ग्रुपला ऍड करतात त्या आता त्यांचा जवळ जवळ हा जो वर्ग आता ह्याचा मला वाटत किती दोनशे सहा दोनशे सात वगैरे झाले आहेत त्याचा त्याच्या पुढचा पुढचा नंबर ते देत जातात प्रत्येक महिन्याच्या ह्याला हा आणि त्या ह्याचा तो ग्रुप ते फॉर्म करतात म्हनी प भरले त्यां त्या ग्रुपला ड करतात बात आणि त्याच ग्रुप व मक्त जम जे म्हणजे आयडी आणि ते देतात ना हा लिंक जाते हा लिंक जाते त्या ह्याच्यावर आणि मग ते महिनाभर तुमच हे घेतात ते त्याप्रमाणे
म्हणजे पण ऑनलाईन पेक्षा ऑफलान ऑनलाईन ब बेटर आहे म्हणजे कुठलं चांगलंय
आता प्रत्येकाच्या ह्याच्यावर आहे ना ऑफलाईन म्हणजे कसं होतं तुम्हाला उठून दुस कुठे जाव लागत दरवे आणि हा आणि त्याप्रमाणे मग ते तुम्ही समोरासमोर हे करू शकता नाही असं नाही पण ऑनलाईनच कसं आपण घरात ल्या घरातच आपण चांगल्या पद्धतीने हे करू शकतो म्हणजे आपल्या वेळेनुसार आपण त्यापमाणे ती बॅच जॉईन करायची आणि हे करून मग त्या म्हणज घरातल्या घरात म्हणजे कस होत ते झालं की लगेच आपण घरातलं काम करू शकतो ना
हो ते पण आहेच आणि आपण ते नंतर ते हे सेशन अटेंड करू शकतो का नंतर
कसलं
ते यो ह्याच योगात
नंतर म्हणजे कधी मला कळलं नाही ती त्यांची वेळ असते ना जेवढी दिलेली असते त्या वेळ ते बॅच घेतात ना
हा आणि जर समजा एखाद्या दिवशी जर कधी कोणाला जमलं नाही तर ते हे म्हणजे काय म्हणतात हेच होतं ना आपल्या म प्रॅक्टिस राहूनच जाणार ना मग
हा ती प्रॅक्टिस जाते पण तेच जर आता एक बॅच त्यांनी तशी ठेवली आहे संध्याकाळची पण ठेवली आहे ना सकाळी पण आहे आणि संध्याकाळी पण आहे म्हणजे ती बॅच आहेा आता मग त्या तुम्हाला संध्याकाळच्या बॅचला तुम्ही मग त्याप्रमाणे जॉईन करायचं म्हणजे पण ती ठरावीिक आहे वेळे कुठच्या तरी बॅचीच आहे ती तशी सगळ्या बॅची नाही आहे मग त्याप्रमाणे हा हा एक दोन बॅच त्यांनी तशी ठेवली आहे म्हणजे असं संध्याकाळची एका एक सकाळी एक संध्याकाळी आणि एकाची आहे ती सकाळची एक आहे आणि नंतर नऊ साडे नऊ ला पण एक आहे असं सकाळीच असं काहीतरी आता मला ते विसरायला झालं टायमिंग त्यांची कारण आता मी माझ्या या मुलीच्या याच्यामुळे जवळजस हहा एक महिने तसेच गेलेत माझे म्हणजे नाही केलं मी असं जॉईन मी त्यांना म्हटलं उगीच जॉईन करून म्हणजे मला तर नाहीच जमणार खरंच सांगते कारण ते सगळं करण्यामध्ये आणि आता कसं होत अ जस जस आपलं हे हो त पटापट काम होत नाहीत माझ्याकडन तरी म्हणजे स्लो होत मग त्यामुळे सगळंच एक करायचं तर पंचायत व्हायची ना म्हणजे असं
हो आमच्या इथे पण तसं ते ऑफलाईन जायचं एक तासाची पा्यायज
हा
आणि काय नाही आपलं मॅट वगैरे घेऊन जायचं. जाताना आपल्या. हा आणि ते ड्रेस वगैरे आहेत आपला. योगाचा ते पण देतात. ते त्यांच्याकडून पण देतात ते किंवा आपण आपल्याला घ्यायच असेल तर आपण घेऊ शकतो
अच्छा. तिथे फी काय आहे.
अ तिथं आमच्या इथं हजार रुपये घेतात.
प्रत्येक महिन्याला.
प्रत्येक महिन्याला आणि जर तुम्हाला एक तीन किंवा सहा महिन्याचा जर फुल कोर्स करायचा असेल ना तर एक पंधरा हजार भराय चे.
हा.
पूर्ण त्यामध्ये बेसिक टू अँडव्हान्स पूर्ण शिकवणार ते.
अच्छा ओके ओके.
पूर्ण ते अष्टांग योग साधना वगैरे पण आहे ना काहीतरी. ते पण घेतात. प्राणायाम मेडी- मेडिटियशन चे प्रकार पण शिकतात ते भरपूर मेडि मेडिटियशनचे प्रकार घेतात.
अच्छा मग तुम्ही आता कंटिन्यू करता का. ते दर महिन्याचं.
पंधरा दिवस झालं जातीये आता. अ म्हटलं हा मग आता आताच जॉईन. केलंय ना नवीन नवीन. पण म्हणजे भरपूर. चांगला आहे म्हणजे बेनिफिट चांगलं.
हो हो आपण जर ते रेग्युलर केलं ना तर खरंच खूप बेनिफिट. फिट चांगला आहे त्याचा किती ते किती बॅच काय टायमिंग आहे.
अ मी कधी मी दुपारी घेतली आहे ती. एक चार वाजताची घेतली. घेतलीये. म्हणजे जरा थोडं कामात. तुन पण वेळ मिळतो ना आणि. आणि थोडस रिलॅक्स पण असतं काही नसत नाही का ते ऑनलाईन जमत नाही कारण घरी मग ऑनलाईन करता येत नाही ते खूप आवाज बडबड आपलं सगळं लक्षात तिकडडे जातं इिथे कस आपलं तिथं फोकस होतं ना
हो बरोबर आणि अनिकेत पण आहे आता तुम्हाला त्या सौरभ बोथराचं माहिती आहे का जिकडे तिकडे सगळी
हो हो हो मी हो हो ऐकलं ऐकलं मी ती लिंक घेतली होती ती एक बघितलं युट्यूब वर ती नंतर बघितलंच नाही काहीतरी होत एकवीस दिवसाचं ना
हा फ्री आहे ते एकवीस दिवसाचा योगा तुम्हाला हवं तर मी तुम्हाला पाठवते त्याच्यावरं तुम्ही उद्याच्या दिवस हवं तर तुम्ही जॉईन करू शकता बघा म्हणजे तुम्हाला बरं वाटलं
नाही नाही आहे माझ्याकडं आहे ती लिंक आहे माझ्याकडें हा आहे आहे
हा नाही युट्युबवररची लिंक नाही ह्याची जॉईन करण्याची वेगळी हाय लिंक
माझ्याकडे तीच लिंक
आहे ना हा हा हा हरकत नाही ते पण बरं वाटत म्हणजे त्याच हे करायला तर मग सध्या मी जरा थोडे दिवस तेच करते मग म्हंटलं जरा हे झालं की बघू मग त्या मॅडमच परत मी जॉईन करेन प्रिया मॅडमच
चालेल चालेल
ह ह हा हा चालेल झालं ना ओके छान वाटलं तुमच्याशी बोलून करू परत उद्याला हा ह चालेल चला